म नोटफिकेशन बंद केल तर बहुतेक कट झाला वाटतं. व्हय सिद्ध
ठीक हाय ‌.
बोकड ना. त्याच्या मानिसर कस दिसतय नाही कस दिसतं ते कसं दिसत तेआघाडी नाही.
आतंकवादी मला प ही आवडते तुला दाखवतो ही आवडते ऐश्वर्या. मुसलमान ह. मस्त आहे गुड गुडी रात्रा बर मी इच्या सोबत मी कााईम अस शकतो
इचे मला कुठल्याही व्हिडिओ आवडवायचे च नाही दाखव सगळ्यात बेस्ट
काय काण त्याच्याव उकडलेल नाही नाही परफे
आवाज का नाही येतो
असंच आहे जो का ते तर आहे आवज का येइना
हे तरवाटत तुझ हम् बघ ना चेहरा तेजा या आमच्या हेच्यात हायत
त्याचामचा व्हिडिओ मस्त मला आवडलेला व्हिडिओ लय खाली आसनार हाय व्हिडिओ हाय की किती वेळ पोस्ट तेन हम् मीटीच चालाय की लुटीत लागलेली हेज विरभय झाल इन्स्टा ला इस्टा ग्रुट कसा करायचा बघ की मलाच इ आपली भ वहेर त्याची कराय अल्बोरिथमचा काय करायचं अल्बोरिथमच्या बा पैसा घालाय हा पैसा घालाय इनस्टाग्रामचा काय पैश्याचा संमध चोतोय रील पैशे मागतेत मग पैशेच आहेत शीदीरच मंदिर हाय त्यात खाली त्यात काय का गे ना इंटरेस्टेड त्या लोकांना ते जाते हम् तेआता तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे पोरी बघातस बर ते असत ते तेन तुम्हाला येथ हसायचं सिम मला तुम्हाला सेप मधे बघा टाइमच होई ना तीन मिनटं झाले मलाशी झाले ते कट झाले झाल आसत माकड जात असे एकदम माकड जात कस येनार कस झाली झाली की एन्क्वायरी
हो हो भेट तुम्हाला आहे ठवण झाला त विरोध वराळी कारवर
आता मग म तच का विचार करत बघ आवाज का नाही ऐत येयलाय मला बारचा हजार हा तुझ ते चालू आहे म्हणून बहते म मीला आवाज चारशे पाच होतो तर मी आवाज स्पीकर आहे क एवढा त काचा होणार की आधी लाय चाल नाही बग रे तु मी इकडल कट करीत होय की गरीब भाग मत क ज सगळे गरीब लकोना मदत करते आता विशेष अचछा धन्यवाद इथ मुलेच कोमचा ेवमारयला बसाना दुर्दवी घटला ब वाहनाची हडकत मैली मृत्यू
एसटी स्टॅड ला आई घालाला तिकडं कुठेच स्ट मध्ये मग तिथ हो आत्ताची ग दुपारची गोष्ट दोन वाजतानी महिलेचा जागीच निक्तेचा अई नला का कड कठ मच का बघा घचय बघा आता असं काय तर तुम्ही बरच आणि क छान आहे हिला पण सांगतो एो काा चारडायला सगळलाचं नाही हेवत की बघा तू बघित रा चच होच हो आपण काय करूया रातू हाल करून कर हा हे पय ना प आधी सगळ्यात पहिलं तर बघायला जेव्हा म्हहिजे रिवेल आहे ना
आं
बर आहे ना आ वाटलं सगळ रियलमी र नाहीड पैस लून सांगत
एक क असत
त्याच्या बघा फोटो कधी पण व्यवस्थित बघायच. मग हे वाटतच नाही तुम्हाला क मना वाटत नाही शंभर टकई तत फसवायची काग ठीक अशी
लाईकसाठी ह लाक बलच नाही कोणतरी्यासाठी सबस्क्रिप्शन साठी सबस्क्रिप्शनसाठी ते आपण पैसे देऊन सबस्क्राईबर पैसे द्यायला लागतात किती रुपयेवाय अच् अच्छा न ट कसं तीनशे नव्वद रुपये काय होतं इ ज एवढ म्हणज ह प्रत्येकीच असत प्रत्येकीचा न असते थोड्या पैसाांच असत
तेवढं ना म्हणजे जराच हे म्हणजे इथ इथं दाखवतेत का नाही रा जास्त होत दाखवत एवढंच होतेनी हे पण केलं तिथ तीशे नवदच एक घेेत चारशे ना किती झालं बघ चार हजार वीड वीस हजार रुपये क केला घ नला सर मग ह कर चांगलं होत अ केसेत न मट झा
केसांच्यामेंट नसते हेच आयडि जन
हे शवतला ना तररगी दाखलं तेयला फत ून ठेवलं उठण्या जाते जराच नेट काय तर आहे राधव तुला कुठली आवडली हम् कसलंच र च त ओरिजनल आहे ना अ भेगो आ करत का त्याचार का पैसा पाहिज काय गाड्या व्याचे बडपेक्षा मोठा अस म्ह ग होत ना कपडा घालत बेशीी गाढची असली ना ते बकडे ना प्रूर्त नयसत
अ मेन ओके
ए पैसा कमा त्या कार बेतच भेट तुम्ही करू शता सेट आहे गुस्सा माता
हेरला सां श तर चौतीसष्ट हो का
म्हजे
पासून ना
लं हम्
ह
या नाही पूर्ण कुठेचक आहे नियमित सग आहेत मट चेष्ट हो वव दिकरकात अचानक सुुरकुतल्या जातात ते बघणा
ह सां ना कारण केस आता पृथ्वीने एवढे बनवलेले की केस अंदाज नाहीन आवशेत
बघ मला काही बला वाटत राजपूत नाडली आं कोणी तर अलड नाही ह तस नसते
घर तेवढ तस आजत यायचं याच अर्थ आर्टिफिशयल ये टिन जम्स
अ का हथध त्याला या अस घेन मजा आवाज आ ते विषय विषय
इंटलेजन्स. इंटेलिजन्स म्हणजे सगळ मलाच शिक्षणात मंजे कायपण जरी शिकलं तरी सगळं असतय सगळी सुविधा कॉलेज मध्ये गेलता. शान झालाय माझं बाळ काय असतं ते शेअर करूया. काय असतं काय इंटरक्लोज तयारच केलय ते मुले कस होतेय पिरियडस काय असतय पिरयडस कशामुळे होतय पिरयड्स का होतय कशामुळ होतय. अरे त्यांच्या काय पिशवीतल रक्त किती अठ्ठावीस दिवसाच अठ्ठावीस दिवसा नंतर ते काय नाही थोड थोड परत ते हा त्याला काय म्हणत्यात. चागलं नसतय रे ते वृत्ती चांगली नसत्या. पण ते पुढच्या पुरुष करू शकतोय का ते काम तस काय नाही स्त्री पवित्रच असत्या त्याच काय काम